होअ भाई हॅलो कैसे होओ. - हॅलो बोल नां. - हॅलो आवाज येतो. -
हॅलो अ हो येतं येतय बोल नं. - बोल नां हॅलो. - काही नाही किती काही आवाज नाही आला तरी मोबा फोन कट करजो नको हा आपणहून कट होते फोन हाआ बोला आता, काही नाही रे मी बसलीआहे आता जेवण झालं. - साक्षी सोबत बोलली आता तुझा फोन आला, बोलन काय? म्हणत होता. -
हूम्म काही नाही, माझं जेवण झालं आता जस्टं. - असंच
होव का? होव होवं. -
हूम्म तुले माहतीय का आमच्या इथे बोरकत खोद्.. -
हंअं. -
कुठेअ बोला. -
कसं काय? कोण कोण खोदतं हाय. - हां हां हां. -
तूला प्रोजेक्ट दिला नां हं हहहल कुठे बोलू. - खधू लागले जिथं गरत नाही तिथं खधू लागले अरे तू माहित आय का ते भगत. - तटी चौकात माहितीय का त्या याच्याजवळ काय?. - त्याअ पुतळ्याच्या समोर बोर खोदून ठेवली रस्त्यात नी रस्त्याच्या मधात. -
त्याअ भगतसिंग पुतळ्याच्या समोर. -
भगत सिंग नाही, आपलं हे काय ते आझाद हिंद आझाद. - बाईस सोबत हाव मम्मी हूम्म्ं. -
बाकीय काय? महणते तुझे मित्र वगैरे आला नाही आजं. -
नाहीं आज तो अमरावतीला गेलेला आहे. -
होवं कां?. -
हम्म् तटीकोणी यायचाचंं आहे, तो म्हणे आज स्टे करतो म्हणे अमरावतीला. - तरमग राहिलं मी आज सगळे काम गीम करून घेतले. - डिलर्सला वगैरे भेटलो. -
हांआ
आणि सकाळी कामाला गेलतो. उद्या सकाळी काम -हाय. -
होवं .
तर आज जो पोरगा मी म्हणजे सोबत होता नां. - माझा मित्र सोबत होता, माझ्या तरअ त्याला म्हणलं होत चल बुवा आणखी त्याच्या मालकाचं लग्न हाय उद्या.
हां हां हां.
हम्म तर मग राह राहिल ते आता.
होका? आणि काय तुला प्रॉफिट मिळतोय का, मशरूमच्या याच्यात?
नाही सध्या तरी ते आता जेवढं येईल, तेवढंच चालू आहे. सध्याच्या टाइमाला, तर मगं होऊन जाईल.
हो का.
हा.
आणि ती म्हणजे तू तू त्यात पैसे नाही टाकले आहे ना स्वतःचे?
नाही, मी नाही टाकले पैसे. दीदी टाकत आहे दीदी टाक तेय, दिदीला तेवढं तेवढे मी आणून देऊ लागलो, मी खायचो तरी राहीलो एवढा मोठा प्रॉफिट. पण हे का. हा.
हं.
बस बरं आहे जाऊ दे, सोड. तू बोल ना, तुझं कसं चालू आहे?
चालू आहे सगळं ठीक. हो आता ऑगस्ट महिन्यात आहे, एक दोन तारखेला राहील.
अच्छा.
हम्म. तेच म्हणून
आता ते कोण?
ती दीदी
नाही नाही ती इथच रा इथंच आहे आता, थोडे दिवस. त्या दिदीला मी तुझा नंबर पाठवून देईल, तू त्याशी बोलून घेजा एकदा.
हो हो, बोलोल ना.
ती आता जेवण करती आहे.
हो का, बर बर. तिला मराठी येते ना?
हा येते तिला मराठी, ती इथलचीच आहे गं. तिला इथे मरा ठी वगैरे सगळे येते. प्रॉपर ती इथलचीच आहे. हा.
मला याचा पण फोन नाही आला.
कशा कोणाचा? पियूषचा, तो मायाच कॉल नाही उचलू लागला.
नाही, टास्क केले का त्याने कम्प्लीट?
नाही त्याचे व्हायचे आहे, जाऊ दे त्याला सोड.
हम्म, बर बर. हो करशीन, तुझे झाले का, तुझे किती झाले?
माझ्या आता हा फर्स्ट कॉल चालू आहे.
हो का. काही नाही असंच नॉर्मलच बोलायचं.
ह हा माहिती आहे मला, ते नॉर्मल बोलायच. हा, सेम सेम सेम. हा.
आज माझे तीस कॉल होतात हर्श.
तीस कॉल बापरे, एवढं कोणाला केले तू? ह.
एवढे मी सगळ्यांनाच केले, मम्मीला जागवत होती. दोन कॉल तिचे तिच्यासोबत रोजचे करतच होती.
अच्छा, असं आहे का ते?
हम्म.
बर आहे वा आणि ते पैसे कसे येतात ग, अकाउंट मध्ये येतात ते कसं काय, अकाउंट मी लिंक नाही केलं. मी लिंक नाही केलं अकाउंट.
न तू
लिंक कशी करू अकाउंट
ते माहित आहे का काही नाही ते तिथं असते ना पेमेंटचं ऑप्शन वर अस कोपऱ्यात पेमेंटच ऑपशन दिलेलं आहे त्याच्यानंतर ते जस जसं म्हणते तस तसं सगळं टाकायचं
बरं बरं बरं मग आले मग त्याच्यात येऊन जाते का
हो मला हजार रुपये आले आज
मम्मीच हे टाकलं नाही की मम्मीच टाकलं का
नाही मम्मीच पेमेंटच ते प्रोसिजरच नव्हती ना आतापर्यंत आलेली आज
अच्छा मला पेमेंट आली असेल तर बघावं लागेल मला
हो तुझं एक करण तिचंही कर्म हम् बोल ना
का मधुरा दिचा मला आत्ताच कॉल येऊन गेला म्हणजे आत्ता कॉल आला ते काटलं घमी कॉलतीचा हा
हो हो वाजलंच ते मला वाटलंच तरी कॉलम रायला बाकी काय म्हणते तब्येत वगैरे कशी आहे
माझी तब्येत चांगली आहे आता मी जेवलो चार दिवसापासून संध्याकाळी जेऊन नव्हतो राहिल मी ह
काऊन रे
अरे जेवण जेवाच नाही वाटे आलो की डायरेक्ट झोपलच आहे आल की डायरेक्ट झोपलच आहे
असं नको करू स्वतकडे लक्ष दे हर्ष म्हणजे आधीच आपलं तब्येत तब्येत थोडी वीक राहते एकदम असं नको करत जाऊ लवकर जेवण करून घेत जा
अरे जेवण तर चालच राहते एवढं काही नाही लग्नात जे्हा जेवण घेतो तर तेथे होेऊन जातो तेव
ह लग्नात जेवत असेल तर ते ठीक आहे मग घरी नको जेवत जाऊ तर थोडस काहीतरी रात्री खाऊन झोय
ण जेवण आलो ना म जेवण किती वाजता होते दोन तीन वाजता मग रात्री भूक लागत नाही रात्री काय एखाद्या वेळेस चहा पिला तर मग रात्री जेवणच करत नाही म
चानूक घेत जा वर्षू संध्याकाळी
आता काय काय म्हणून मी तू एखाद्यास पि लागते डीलरसोत बसल्यावर कि बा या आला त्या समोर केल्यावर ऑफर केल्यावर तरला नाही नाही म्हणू शकत ना आपण
हम्म हम्म हम्म
तेवढं ते
हा आता मग किती किती मशरूम आणले होते तुम्ही आज
म्हणजे कुठून
आज आ आणध होते की नाही काही
कशातून
म्हणजे ते हे आपले छत्रीचे मशरूम
ब ते आवी हे आपलं कोणतं
ॉस्टर्ड हा बटर
बटन मशरूम बसव हा त्या आज सेल पूर्ण काढला ना
झाले का संपले का ते आता
हा आता जेवढे होते तेवढे संपले आ आता डबल डबल जेवढ जेवढे ऑर्डर्स येतील तेवढा सेल काढायच आपल्याला तेथ हा
हो तसे तिनं किती रुपये दिले होते मग
मी मी काहीच नाही दिले मी माझा काहीच इन्व्हेस्टिंग नाही आहे त्याच्यात मी फक्त त्यांना सेल करून देऊ लागलो आह
तिने किती दिले होते
अग ते आता जराशा इंटरनल गोष्टी आहे ते डिस्कस नाही करू शकत ना मी इथे
हो अच्छा हो का
हां
हम्म
ते जरा असं प्रायव्हेट राहिलेलंच बरं बरोबर आय का
म नाही हर्ष अ लाईट बिल दि दिलं का त्यांनी यावेेळेसच
हा तर देईल ना तो लाईट बिल
हम्म हम्म
हम्म
हा
जवा देईल तवा देईल
हम्म मम्मीने त्याचे पैसे दिले का त्याला
मम्मी हा दिली मम्मीने पैसे देऊन गेली त्याला
हा तेच म्हण
बाकी मग काय म्हणते तुझ्या अभ्यास कसा चालू आहे तुझा
चालू आहे आता आज क्लास नाही झाला आज घरीच होती तर
कॉलर बोलता बोलता माईतिये का
कुठं
हित या हेच्यावर आपली बाहेरची पायरी नाइ का त्याच्यावर
हम्म
मस्त इथे रेंज रोन मिळते फाय्ह जी ला
होऊ तिते मिळते रेंज कोणा वाटण माय कोणत्या पुरीस बोलून राहील पोरगं
नाइ अस नाइ वाटणार
हम्म हे अम्रपाली काकूचा फोन आला
तुला म्हणजे फोन वर कि येच्यावर
नाही फोनवर आधी फोन करतात सगळे झाण पण म्हणतात वेळ तू आता मासवत बोल मासवत बोल
हो
सगळ्याचं चालं आहे तू माझ्यासोबत बोल मी तुसोबत बोलत इथे चालू आहे
बरोबरय हम्म
मला मम्मी फोन करायचा साधा करणार नाही म्हणून त्यायला
मग साधा कॉलवरर बोलून घे ना जे काय बोलायचं तुला त्या त्या याच्यावर कॉल कर ना साध्या कॉलवर बोल दहा मिनिटं
अरे हो तेिथ आहेच हो आता मम्मी करतो ना मम्मी ल करतोय आणि मीना ल करतो तिचंही तिलाही कार काय म ति रागालाय काय माझा तर मी का तिचा उचलला नव त्या मी मम्मीसोबतच बोलत हो तेव्हा
बरं ठीक आय कर कर
कॉल करणे तू ठिवू नको
काय नाइ ठेवत ना मी कॉल
हम्म
हा ते बाई मॉमेडीयन येऊू लागला समोरून अ
रिझल्ट लागला रिझल्ट लागला का म्हटलं हे आपलं अम् ग्रॅज्युएशनच
माहित नाही बा काहीच लक्ष नाही त्याच्याकडे विचारायला काण की केला आता
विचार ना तो त मला दोन तीन वेळा दिसला कुठं चाललावता त त्याची शाळा चालू झाली का
म कोणाची. माहत नाही बा शाळेवर लागलं की नाही लागलं तर.
हम्म.
यावेळेस शाळेवर नाही लागल वाट्टभूत. नाही त लागला अशन काय सांगताय ते माहित नाही त. एवड काय.
हम्म हम् चांगलं आहे ना. शाळेचं पण त्याला किती पेमेंट मिळत हो.
त्याला काय का दहा दहा पर्यंत पडत होत वाटतेे दहा हजार. किती रुपये दिव श लागला दहा हजार म्हटल्या. पाहा बरं कॅल्क्युलेट करून. दहा हजार म्हटल्यावर म्हट किती हेऊ लागला दिवस. दहा हजार डिवायडेड बाय तीस
तीनशे तीस रुपये असं काहीतरी येतात थ्री थ्री थ्री
रुपय दिवस. बग तीनशे रुपये दिवस येऊ लागला फक्त हा
तीनशे तेहतीस.
तीनशे तेहतीस सव का हम् बरोबर आहे.
बाकी काय म्हणते मग हम् आता मग तेवढाच पडते मग. तेवढाच पडतो.
अच्छा नाही मम्मी मला कायला कॉल करू लागली.
इथंच आहे म्हणा मी.
तिले जायर सांग ना कलनक कू म्हणा हरसुले.
कुठं सांगू मी.
ते मामी जीथे गेली. त्याच घराच्या बाजून.
थोड्याण कॉलर्स कट होते हा.
अरे तुझा त. पर्यंत जाय तिला सांगाले हो जा उठ.
मला वाटलं घरी आहे.
नाही घरी नाही ना.